हॅलो
हॅलो नमस्कार म्हटलं म्हंटलं मॅम.
नमस्कार जेवली का?
हो जेवण झालं.
बाळ काय करत?
बाळ झोपल.
काय चाललं अजून तब्येत वगैरे बरी ना.
हो बरी तुमची?
हो मस्त आहे आज काय बनवलं होतं जेवणाला?
आज आम्ही शेपूची भाजी बनवली होती.
शेपूची भाजी हम्म तिकडं
काही तर आ. तुम्ही काय बनवलं होत आज?
वातावरण कसं?
वातावरण आता सध्या ऊन पडलेलं आहे.
हो.
हम्म पाऊस काल झाला होता आता सध्या ऊनच आहे. तुमच्याकडे झाला का पाऊस?
कोण नाही पाऊस नाही ऊन पडलं आवत
हॅलो आवाज गततो मॅम तुमचा.
आता येईल का?
हॅलो.
हॅलो येतोय का आता.
हॅलो हा येतोय ना.
हा.
हा बोला ना.
कुटुंब कसं आहे तुमचं?
कुटुंब मजेत आहे म्हणजे फॅमिली आमची आम्ही चौघजणचं असतो.
हा. अ कुटुंबात अजून कोण कोण असतं.
अं मिस्टर मी, साासबाई, दिर
आणि छोटुबाळ.
अन छोटुबाळ.
हम्म. अं तुम्हाला अस कुटुंबाविषयी काही सांगता येईल का? कस कुटुंब कसं राहिलं पाहिजे कसं पाहिजे कुटुंब? कुटुंबातल्या समस्या त्या सगळ्यांनी मिळून
आ.
कुटुंबातल्या समस्या सगळ्यांनी मिळून सो
हो स्वाल केलं पाहिजे अ आमच्या घरात असं आहे. एका एकीनेच काम करावे.
हम्म.
असं जास्त लोड आहे त्याच्या मी जास्त लोडच घेत नाही कामाच पण आणि कुटुंब शक्य तो मिस्टर बी थोडस हँडल करून घेतय काही झालंय चुक तर मग ऍक्सेप्ट करून घेते ते पण आणि ते राहिला प्रश्न याचा काय बोलायचं तर बोलायचा अगोदरच मग सगळं सॉल्व होऊन जातं.
हम्म हम्म.
त्याच्यामुळ म्हणजे अस संपर्क साधतच नाही कोणासोबत आपलं आपलं काम करायचं.
हा घरात ए सगळ्या कामाला गेल्यावर एकटीच असती का घरात मग बाळ आणि तू.
मग गेल्या मग एकटेच असते मी मग दोघे जणच असतो मी मग काय कर म्हणून जात काम वगैरे आवरून जात.
हा आईकडचं कुटुंब कसं आहे.
आईकडलं कुटुंब पण छान आहे सगळं समजूदार आहे.
हा हा.
म्हणजे समजून घेता.
अ असं तुला असं तुला तसं नाही का कुटुंब कसं पाहिजे, छोटं पाहिजे का मोठं पाहिजे? एकत्र पाहिजे.
मला -मला कुटुंब असं पाहिजे, की त्यांनी समजून घ्यायला पाहिजे सगळं गोष्टी. कारण एक वरच एकेक एकीकडनं जास्त लोड जर आला ना, तर माणूस परेशान होऊन जातं, म्हणजे इडिटेड होऊन जातं. मला असं कुटुंब पाहिजे समजदार.
समजदार हा.
ते का मोठं काय असं असावं असं नाहीये. पण मग छोटसंच पाहिजे पण मग समजदार पाहिजे, समोरच्या काही व्यक् त करताय ते समजून घ्यायला पाहिजे.
हा हा.
हा, आणि झाला कुटुंबाचं प्रश्न तर तसं तर आम्ही एकत्र नाहीये, तसं आमची आमची फॅमिली आम्ही वेगळच असतो.
वेगळंय, हा हा, हम्म हम्म. मग अजून काय चाललंय तिकडं पाणी पाऊस कसंय?
पाणी पाऊस अ, हाय छान आहे पाणी पाऊस पण चांगलाय.
हम्म, हम्म. हम्म.
अजून तुमचं कुटुंब कसंय?
आमचं कुटुंब चांगलंय, एकत्र फॅमिलीय आमची. एकत्रच असतो आम्ही अजून, तर चालू कुटुंब आहे.
हा हा हा.
हम्म.
आमचं कुटुंब आम्ही चौग तिघं ज शेजारी पण चांगलंय, शेजारचे पण चांगलंय.
तुमच्या गावातले सगळे लोकं सगळे समजदार आहे सगळे चांगले. असं कधी भांडणं वगैरे होतात का गल्लीमध्ये?
नाही कधी इथं आढळच नाही. भांडणं वगैरे नाही होत. पण मग एखाद्याचे झाले बाई. नसत मग ते सोडवायला जाता. पण होतच नाही शक्यतो आमच्या गल्लीत. भांडणं होत नाहीत. आणि असं पण सांगता. काय झालंय बा काही नाही. पाणी वगैरेला आवाज देता आमच तर म्हणजे चांगला आहे. परिसर म्हणजे पाणी वगैरे आला तर आवाज देता म्हणजे. म्हणजे चांगलंच आहेत. एखाद्या टाईमला पाणी सुद्धा भरून ठेवता. बाहेरच असता. बॅलरन ती बाहेर भरून ठेवता. आणि मग आमचं कुटुंब झालं तर मग
हॅलो.
हॅलो आवाज येत नाही?
हा मध्ये-मध्ये ब्रेक होत होता ना.
तर मग आमचं कुटुंब झालं तर मग. मेन म्हणजे माझे मिस्टर समजदारी. त्यांच्याजोवरच आमची सगळी फॅमिली चालते.
हा.
हा.
मुलगी शाळेत जाते का?
हो जाते ना.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येत नाही का? हॅलो.
हा शाळेत कशी तिची म्हणजे कशी राहते शाळेमध्ये सगळ्यां मी थांब एक मिनट मी वरच जाते बाई. हॅलो, हॅलो एक मिनट. फॅन बंद कर चिवडे हम्म. हा हा हा येतच आहे हा. बोल बोल बोल बोल अरे तुला केलं तरी चाल
हो का? काय करतेय म अजून?
काय नाही.
स्कूलमध्ये जाते ती रोज सकाळी उठते तिला खूप आवड आहे स्कूलची. म्हणजे आमच्या घरात एक कसं हाय म तिला स्कूलची इतकी आवड आहे ना?
हा.
मगच छोटंस बाळ आहे पण मग तिला ईतकी आवड स्कूलची रोज उठते. अंघोळ वगैरे ब्रश वगैरे करते. लगे शाळेची तयारी करते. शाळेत जाते तेन शाळेमध्ये मस्त घुसरगुंडी पण आहे. परत झोका एक खेळायला मुलां म्हणजे जेवण वगैरे झालं काही मग झो का थोडस खेळायला पण सोडता.
हा.
बरे वगैरे चॉकलेट वगैरे त्यांना म्हणजे जे पोषक आहे तेच देता
हा पोषक घटक
पोषक घटक देतात. त्यांना जे चॉकलेट वगैरे वाटता. तेवढ्या तसले एकटं खुश होऊन जात मग.
हा त्यामुळे आवड निर्माण होती. शाळेत जायची.
आवड निर्माण झाली तिला आता सध्या मग ते जात ते रोज टायमिंग, तोची ड्युटी आमची लागलेली. हम्म, बाकी काय चाललं अजून?
काही नाही.
हम्म.
तुझं सांग, तुझं काय चाललंय अजून?
काही नाही बस
पुढं शिक्षण का नाही घेतलं तू?
घ्यायचं होतं पण मधीच मी, हिकडं काय घेत नच झालं नाही शिक्षण, हा मधीच लग्न करून दिलं मग कुठं मी नाहीतर बी घेणार होते, फर्स्ट इयर, सेकंड इयर ला घेणार होते. पण मग मधीच लग्न झालं, मग कधी? लेकरं परत मग नाही जमलं मग, हम्म, घरातले बाकी अजून?
बोल अजून काय चाललं?
काही नाही मजेत.
हम्म.
आज काय बनवणार आहे पेशल
आज काही नाही, आज काही नाही.
आज काही नाही बनवणार? आज मी का, खीर, पुरी थोडा आमरस बनवणार हाय.
हम्म.
आणि हा कुरड्या वगैरे. तळते, पापड तळण हो. म्हणजे वेगळं काहीतरी बनवणार आहे.
हा. हा. बर बर. गोड-गोड पदार्थ बनवणार आहे आज.
हम्म.
गोड पदार्थ बनवणार हाय आज.
हो गोड पदार्थ बनवणारे मी आज.
हो.
हम. बाकी काय चालय आजुन.
काय नाही चालय निवांत.
हो का.
ह.
हम्म.
मग उपवास वगैरे धरला होता का?
उपास माझा ना मॅम मधच उपास सुटून जातो. त्याच्यामुळे मी उपासच धरत नाही. मागच्या टायमाला मला धरायच होता. पण ह्या टायमाला धरायचा होता पण. मि धरलाय मध्येच काहीतरी खाऊन टाकते ना. लक्षातच राहत नाही. मेन प्रॉब्लेम आहे. की लक्षात राहत नाही. मग त्याच्यामुळे ते काही बी. मस्त म्हजे असं नण्यात. मग काही पण खाऊ टाक. नको ना उपासात पकडण नको पकडतच नाही मगप. त्याच्या बाजून मी एक टाइमिंगला पकडला होता. आणि मध्येच म्हणजे माझी बहीण होती ना. ति मधच म्हणे दिदु खा म्हण हे. माझ्याकडून लक्षात आरे यार आज उपास आहे. पण मी उपास धरेलो होता. ना तर म्हणती खा मी खातलो हायो म्हणलं, मग नंतर लक्षात आलं मग काय म्हणलं आता उपास मोडला. म्हणलं नको देवाच घा हे करायला, त्याच्यानं पकडतच नाही उपास.
हा जाऊ दे चांगलं उपास नाही, करत तेवढं.
हम. नाही पकडला मग.
हम अजून काय चाललंय?
केली नाही, आता सध्या.
हा दुपारच झोपत वगैरे नाही का?
दुपारीची हो झोपते, की आम्ही दोघी जण सोबतच झोपतो. ती झोपली की मी पण झोपून घेत असते.
का घरातली काम आवरली?
हो, घरातले काम सगळे आवरून जातं, माझे नऊलाचं काम आवरून जातं म्हण यावेळेस थोडंस म्हणजे लेट झालं दहा दहा पर्यंत स दहा पर्यंत आवरलं काम. मग काय नंतर बसलो, काही तरी करत मग काही कपाट वगैरे आवरलं बसलो, काम वगैरे आवरल जी कसली मग आवरलं बसलो.
हा. हा, अजून काय चाललंय अजून?
काही नाही बसले. तुमचं काय चाललं?
बोला अजून.
हॅलो! आवाज येत नाही.
येतोय बोल ना.
मग काय म्हणताय अजून?
काय नाही. पावसाची वाट बघतोय. पाऊस पडना नाही. पाण्याची बचत.
तुमच्याकडे पाऊस नाही झाला का? इकडं झाला बाबा पाऊस.. तिकड झालं नाही का?
हॅलो.
हॅलो आवाज येते का?
हा येतोय बोल ना.
म्हटलं तिकड पाऊस नाही झाला का?
नाही ना.. पाऊसच नाही आमच्याकडे. तुमच्याकडें आहे का?
हो आमच्याकडे आहे पाऊस.
आमच्याकडे पाऊस वगैरे काय पडना नाही. पाण्याची इतकी हे होते ना नळाला-
हा. हा. नाही आता सध्या ना. म्हणजे वातावरण. निसर्ग सगळं. अस सगळं झाड वगैरे सगळे. हिरवे-हिरवे झाडे. गार ये आता. म्हणजे उन्हाळ्यात सगळे सुकून गेले होते ना. आता म्हणजे पाऊस हे पाऊस आणि सगळे हिरवगरे झाले खूप छान वाटतं म्हणजे वातावरण. छान आहे. अ-परत आम्ही आंबे लावलेले आहेत तर मग. त्या आंब्याेत शाकी पडली होती. आज सकाळी-सकाळी. म्हणजे वरतून पिकून खाली पडली होती. शक्य माझं लक्षात म्हणजे लगे-लक्ष गेलं माझं. तर बघितलं तर शाक पडली खाली. म्हणजे वातावरण अस. म्हणजे हा गोड आहे. पण मग आता वार सुटल होत त्यामुळे ते पी पिकून खाली पडली. म्हणजे क कधी पिकली. आणि कधी काढली पडली समजलं पण नाही. हम्म.